आज
हॅलो हाय यालाय नंतर न आमी विचाराय गेलतो आ म म्हणलं आ ते मुलींसाठी ते काय हाय ते माफ हाय आणि कॉलेज फी तेवढी भराय लागत्या. मला म्हटला पंचवीस, तीस
होय
हम्
म तुम्ही घेणाराय फिक्स डी के टी ला?
त्या ग पंचवीस तीस जास्त हाय.
येेणार हाय कायतरी तुम्
पहिली म्हणंत बारा हाय. कमी असल्याव घेणार नाहीतर मी हो नाही घेणारं
मग कुठं घेणार हाईस?
प विचारून बाकीकडं बघुया की
कोल्हापूरला बघा ना तुम्ही ट्राय करून जर नाही झाल तर मग शेवट डी के टी आहेच की
हा डी के टी लाच एवढं हाय कोल्हापुरात केवढं असलं ग पल्ले
आं
डी के टी ला एवढं म्हणाल्यात कोल्हापुरात तर केवढ आस
टाकून बघायचं भेटलं तर भेटलं नाही तर नाही ते थोडं तुमच्या मागच लागणार आहेत या म्हणून
रजिस्ट्रेशन ला टाकून बघायचं म नंतर आणि कळतयच की किती किती? काय काय? कि आपण अं रजिस्ट्रेशन करतोय ब
कशाच हा
म ते आपल्याला कसं बघाय मिळतय की आपल्याला कुठंल कॉलेज मिळालय?
मी तर काय डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन घेणाराय ऍडमिशन
तर तु एकच हाय ना फिक्स, विचारलीस काय?
विचारलो की स साने फी लय सांगितलं एक लाख पंच्यांतर
हो मग
मार्क कमी आहेत ना त्यामुळे म्हटले एक लाख पंच्याहत्तर आणि सेकंड इयरला एक पंधरा
बापरे एवढी
होय तर सगळीकडे कशीच हे करत म्हणलंय भाऊ
हा
काय म्हटलीस
होय
भरतोय म्हणल्यावर चालतंय
इकडंच सेमच आहे ग फी इकडं.
जरा मुंबई म्हणल्यावर जरा चांगलंच शिक्षण अस.
हा कॅम्पस ते नाहीत ना चांगले जरा तिथं काही डी के टी विचारलं का नाही कॅम्पसच.
हाय की एकशे ऐंशी कंपनी आहेत. त्या हा आणि आठशे आठशे सदतीस झाल्यात सिलेक्ट
खरं आधी इंजिनिअरिंग वाल्यांना देणार आणि मग तुम्हाला देणार असतील.
तो काय म्हटला इंजिनिअरिंग मला ना जे आहेत. कंपनी येथे एमसी ए ला आहेत म्हणून
मग आधी इंजिनिअरिंग वाल्यांना त्यांनी बसवणार मग तुम्हाला बसवणार.
हा. आता तिकडड इकडे याला म्हटलं एमसीएर पण टॉपर न घेणार ति जास्त का हे करणारच नाही.
गप इंजिनिअरिंग केलं असत बरं झालं असं वाटलं बी सी
नाही तरर कायम बाई.
बघायचंय टाकून. होईला नाही माप तू तुझं काय मापच होलगस आणि तुला काय न
तिथे आमची भरलेत नाही ओ. हा.
अरे मग इथ कॉलेजला मागायचली नव्हती बीसीए करताना
आणि तिथे व्हॅलिडिटी लागत नव्हती सर्टिफिकेट होत ग सर्टिफिकेट हाय. खरं व्हॅलिडीटी नाहीये.
आणडखी जरा काहीतरी करून
बलय ग पल्ले सांगितले आणि काकास म बघू काय फोन करतो म्हटलं.
बघायचं काडून वाटी लागायचं त्याच्या देथतील काय काय लागतय ते सगळं दिलंस. किती कि काढून काय कर.
तू विचार न की ए माणसाला ते काढून देतो म्हणला एक लाख वीस हजार म्हणला. हो ये. ह काय? आणि नी बघायल काका ह बघू काय म्हणतात.
तुम्ही कधी पाडलेच नाहीस का कास्ट व्हॅलेडीटी आदी
नाही ग बारावी झाल्या मेडिकलला ऍडमिशन घ्यायला कार्डाच उतो. त्यांनी म्हणलेली आमचं आता काय निघत नाही मग तवा आणि बंद केलो मग आता बघालोय आता पण तसंच म्हणालय मग काकांची निघल्या ग आमच्या
कुठं काढाया टाकणार आहेस इचलकरंजीत
काय अजून काय बघाय नाही मी ते इचलकरंजीतच विचारलो तोच माणूस म्हणला एकवीस हम्म आता बघ तु काय सांगितलंय काकाला
बघायचं आता मोठ्याच कुणाला तरी सांगून मग हे आपल्याला तसंच करणार ते
बरं
ती ली शिल्पा आणि मनाली होय. होय तिथेच ती पण म्हणायती कि तिला पायली इथंच म्हणायली डिकेटीला संभाळणारी एक कामवाली बाई हम्म हम्म
हे व आता आहे सगळं बघ
अ ती टीव्हीवरच कि आणि इथं मला भीती वाटाली आहे बाई काय आपल्याला आम्हाला मिळणार तर
त्यांना आणि सगळं विचारून घ्यायचं तुम्ही फिक्स काय असल ते
हो.
तिचं पण साने आत्ता सांगतात कमी आणि नंतर कमी आणि नंतर मागतील
बघून एक तसं करतील बाई
आपल्याला आता कसं करत आहेत कॉलेजमध्ये बघतलंस ना?
हो जाऊ जाऊ का?
त्या नाच, आता तुम्हाला सांगतील कमी आणि नंतर एकदाच मागितली तर काय करायचं?
मी तर जास्त असं असल्यावर, करणार नाही एमसीए कोर्स करणार आणि जाणार पुण्याला सायबर सिक्युरिटी करायचं म्हणायलो
कोणता?
सायबर सिक्युरिटी
कुठे करणार इचलकरंजीत?
इचलकरंजी नाहीत वाटत काय माहित काय बघायला नाही होय, कोर्स ना किती असतें किती घेतात?
तुला जर डायरेक्ट कोर्समधून प्लेसमेंट पाहिजे असेल ना त्यांच्याकडूनच तर जास्त घेतात बघ, तू केलीस तर मग बाहेरच पुण्या मुंबईला कोर्स
तिकडचं चांगला
हा जॉब करत, थोडा जॉब करत, तोपर्यंत कसलं तरी केलंच तरी चालतेय
होय.
कारण दीड लाख त्यांचे दीड लाखाकड एक दीड लाख
वि दाउट प्लेसमेंट म्हणजे आपला पण बघायचं
हा जर तुला प्लेसमेंट पाहिजेल तर चांगल्याच ठिकाणी कर मग क्लास
हो
मग काय माहीत, किती ये तिकडं काय माहित, इकडे काय माहीत इकडं जास्तच आहे एक लाख तर हायच इकडं पुणे मु मुंबईला. एकातचं स्पेसिफिकेशन पाहिजे आहे ना तुला?
हो.
पूर्ण ट्रेन करत्यात ना त्यांनी सगळं
अ पोलिसांशिवाय काय नाही काय नव्हच
त्याच्यासाठीच.
हा
वैशी कुठं घेतल्या
अग
वैशी कुठे घेत्या ग ऍडमिशन
ती पण डीकेटी चं म्हणालती काय माहित काय करत्या
बघा मग घ्या सगळीचं घेणार असलां तर तिथं
फी लई सांगाल्यात ग
बघ ना आता इथं तर वीस भरतच होतो मग आता ते पंचवीस काय
खरा पले काय
विचारून त्यांना एकदा विचारून बघ ना कास्ट व्हॅलिडिटी निघत नाही तेन असं जरा सांगून बघ ना कॉलेज मध्ये तिथं काय म्हणत्यात बघायचं सर्टिफिकेट वर तेन चालणार असलं तर
हो मा स तिथ डॉक्युमेंट काय काय लागत्यात त्यात लिहिलंय की व्हालिडिटी
त्यांना सांगुन बघायचं सर्टिफिक फिकीट हाय व्हॅलिडिटी नाही असं तेन काय म्हणत्यात बघायचं
नाही होल का पले फोन आलाय जरा थांब हं
ओ हम् हम हो